हा आवाज येतोय.
हो येत.
हा.
हम्म तर आपण मी बोलते म्हणजे. आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये अशा खूप साऱ्या आठवणी असतात. म्हणजे प्रत्येक गोष्टीची निगडीत आठवणी असतात म्हणजे कोणाच्या आयुष्यामध्ये. एखादं म्हणजे जे ह्या जगात नाही असं. अ माणूस असत किंवा कोणाच्या आठवणीत. तर त्यांचे लहानपणीचे दिवस असतात किंवा एखादी वस्तू असतात. ते तर तसच माझ्या आयुष्यातला. म्हणजे एक असा अ आठवणीतला दिवस सांगायचं म्हणलं. तर थोडासा म्हणजे वाईट दिवस होता तो माझ्यासाठी आणि म्हणजे. तुला सांग म्हणजे म भरून येते त्या गोष्टीला सांगायला म्हणजे माझे. जेव्हा वडिलांचं निधन झालं होतं.
हा.
तो दिवस माझ्या आठवणीत म्हणजे मी त्या दिवसाला कधीच विसरू शकत नाही. अ अगदी मी मरेपर्यंत तो दिवस हा.
जागा कोणच घेऊ शकत नाही.
हा अ आणि माझ. त्यांच्या वडलांशी खूप जास्त जुडली असते कारण सगळ्या ठिकाणी आपण बघतो तसच माझं होत आणि त्या
आणि ही गोष्ट मी खूप चांगल्यापणे समजू शकते. कारण माझे पण वडील नाहीयेत लहानपणापासून तर ते खूप टॉपिक हे आहे.
हा म्हणजे दुसरे म्हणजे बाकी. बाकीचे असे दिवस भरपूर आहेत आठवणीतले पण हाच असा दिवस आहे. की मी विसरू शकत नाही कधी म्हणजे ही आठवण माझ्या मनातून कधीच. पुसू शकत नाही आणि माझं कस होत. की घरामध्ये खूप म्हणजे मला काका काकांना वगैरे माझ्या मुली नाहीयेत मी एकटीच मुली. आमच्या तिन्ही काकांमध्ये त्यामुळे बोलतात ना सगळीकडूनच मला खूप जास्त प्रेम भेटलं होतं.
प्रेम भेटलेलं.
माझं ग्रॅज्युएशन झालं होतं आणि मला नुकताच जॉब लागला होता. आठच दिवस झाले होते मला जॉब ला माझ्या वडलांची तब. खालवली होती ते कामाला गेले होते आणि. अर् आ क त्यांच्या पोटातगरे दुतय म्हण आम दवाख. बर नाही तर डॉक्टर बले काही नाही मायनर आहेत.
हा.
अ म्हणजे त्या गोष्टी अ मेडिसिन वगैरे. होतील व्यवस्थित आम्हाला वाट होईल म्हणजे कारण की काही दाखवतच नव्हत. पण हळूहळू दोन तीन दिवसाने त्यांचे प्लेट. वैरे कमी व्हाय लागल्या पांढऱ्या पेशी आणि त्यां. न्यमोनिया डिटेक्ट झाला आणि मग परत आम् हॉस्पिटल मध्ये ऍडमिट त्यांना पण अवघे म्हणजे ह्या मंगळवारी अऍडमिट केलं आणि पुढच्या मंगळवारी तर ते वारले सुद्धा तर तो दिवस मी कधीच विसरू शकत नाही असा माझा दिवस होता तर तू काय सांगशील
आणि माझ्या आयुष्यातलं मी सांगणार तर माझे पण नाही वडेल पण मी दुसरा दिवस सांगते माझं जे झालं तर माझ्या आयुष्यात सर्वात म्हणजे स्मरणीय दिवस म्हटलं तर मी ज्या दिवशी आई बनले तर फक्त आता एकच वर्ष झालंय ते बणून तर मला तो दिवस आज पण खूप असं आठवतय आणि त्या म्हणजे तो दिवस म्हणजे एका स्त्रीचा पुर्ण जन्मच असतोय आणि तो दिवस कधी आपण विसरू शकत नाही एकदम आनंदाचा पण असतो आणि तो दिवस नऊ महिने आपण एवढं प्रतीक्षा केली होती की आपलं बाळ येणार बाहेर आणि आपण त्याला कधी यो असं तर आणि अ बाकी ते नऊ महिने काढलेले ना ते एकदम ते पण वेगळेच असतात आणि ज्या दिवशी बाळाला घेतय तर ते आनंद एकदम वेगळाच वाटतो आणि आपल्याला एवढं त्रास असतोय तरी सुद्धा आपण त्या बाळाला घेऊ घेतोय सारखं आणि सगळं त्याच्याबद्दलच विचार करत असतोय
नक्कीच नक्कीच
ह
जसं आता तू बोललीस तर मलाही आठवतोय म्हणजे तोही दिवस माझ्यासाठी खूप छान होता म्हणजे खूप प स्पेशल होता कारण की माझं तर कसं झालं होतं की मला डॉक्टरांनी सांगितलं होत की अजून पंधरा दिवसाने तुम्हाला म्हणजे डॉक्टर बोलले की तुमची तारीख येईल किंवा तुमची डिलव्हरी होईल पण पंधरा दिवस अगोदरच मला त्रास व्हायला लागला म्हणून आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो आणि माझी डिलिव्हरी झाली होती पण माझी नॉर्मल होती त्या मूळ मल्या मला कळत होत सगळ तर आधी डॉक्टरांनी मला सांगितलं की अ तुम्हाला मुलगी झाली आहे म्हणून तर मी म्हटलं ठीक आहे काही नाही मुलगा अस किंवा मुलगी मी नऊ महिने त्याची वाढ बघित जे काय असेल ते मला आ म्हणजे मी स्विकारायला तयार आहे आणि नंतर काळाला अस माझ्या जवळ आणलं आणि सांगितलं की नाही मुलगा झाला आहे मग त्या अ बाळाने असं बोलतात ना त्याचा गालाला माझ्या त्यांनी लावलं असं आणि तो स्पर्श म्हणजे मी कधी विसरूच शको नाही आणि खूप म्हणजे मला
ण माझ पण असच झालत माझी पण डिलिव्हरी आ पंधरा दिवसानंतर होणार होती पण माझ ते पाणी कमी झाल्यामुळे त्यांनी माझ सीझर केलं तर मला नॉर्मल म रिस्क होती पण मी खूप प्रयत्न केता नॉर्मल व्हायच पण नाही झालं पण ते हो पण ते खूप असं भीती पण असते त्या दिवशी मनात काय होणार कस होणार सगळं आपण कसं ते करणार पण जेव्हा बाळाला बघतोय ना ते सगळं आपलं दुःखच आपण विसरून जातोय
अगदी अगदी नक्कीच कारण की ती तो क्षण असतो ना म्हणजे अ कोणीच वि कुठलीच जगातली आई विसरू शकत नाही अ तो एक क्षण असतो आणि एक आपल्या लग्न झालेला एक दिवस असतो तो सुद्धा आपण कधी विसरू शकत नाही कारण की आपण जेथे लहानाच्या त झालेल असतो एवढी वर्ष आपण तिथे काढलेली अस ते घर ती माणसं ती जागा सोडून कुठल्या तरी नवीन अनोळखी ठिकाणी जायाचं तिथल्या नवीन लोकांमध्ये ऍडजस्ट व्हायचं ती तो एक दिवस खूप म्हणजे अ बोलतात ना आठवणीत राहणारा दिवस असतो.
हो बरोबरे ते जेव्हा म्हणजे बाळाला पहिल्यांदा अस डोळे उघडून माझ्याकडे अस पाहिलं बघितलं ना तर तो एकदम मला असं वेगळंच वाटत होतं की जणू मला म्हणजे जगाची सगळं जगात मला सगळंच काही भेटलं जेव्हा त्याला मी हातात घेतलं ना एवढ अस आनंदाचे अश्रू वहात होत्यात डोळ्यातन माझ्या
नक्कीच नक्कीच तो तो आनंद व्यक्त करण्यातच नाहीये. आणि त्याची जागा म्हणजे आजपर्यंत आपण आपल्या आईलाच बघितलेलं असतं की ती तिच्या मुलांवर ती कस प्रेम करते. किंवा काय पण जेव्हा पहिल्यांदा आपण आई होतो तर ते म्हणजे बोलतात ना जगातला अ सगळ्यात मोठा आनंद आपल्याला भेट टलेला असतो सगळ्यात मोठी भेट वस्तू देवाने आपल्याला दिलेली असते आणि ती खूपश्या कमी लोकांच्या नशिबात असते कारण की आज काल आपण बघतोय की लोकांना खूप त्या गोष्टीसाठी सफर कराव लागत आहे खूप प्रयत्न करावे लागत आहे त्यामुळे अ ते तो एक दिवस असा असेल आणि एक मला वाटतय माझा आयुष्यातला आठवणीतला दिवस म्हणजे अ जेव्हा आपण दहावी पास होतो कारण की ती आपल्या शिक्षणाची पहिली पायरी असते. दहावीचा रिझल्ट हा खूप महत्त्वाचा असतो कारण की त्याच्यावरती अ आपलं सगळं पुढचं ठरलेलं असतं की त्याव त्यावेळी जर आपल्याला चांगले मार्क भेटले तर आपण पुढे जाऊन
पुढ आपलं शिक्षण कस कु टिकडे हम्म तर माझ पण ते दहावी च दिवस पण मला अजून आठवतय तुम्ही जसं म्हनला तर माझं तर कस म्हणजे असं माझं रँक आलता आणि माझ्या बोर्डवर नाव लिहिलंत तर ते पण दिवस मी कधी विसरत नाही आणि ते मी फोटो सुद्धा काढून ठेवले अजून माझ्याकडे आणि अजून एक तर माझी एक परीक्षा मी दिलीती कॉलेज मध्ये तो पण मला दिवस अजून आठवतोय. अ म्हणजे माझ्या तेव्हा म्हणजे चार जिल्ह्यात ती एक्झाम होती स्टॅटिस्टिक म्हणून सब्जेक्ट होता तर त्याच्यात तर माझं अस रँक आलत सेकंड चार जिल्ह्यांमध्ये आणि माझा पेपरात फोटो आलता. तर ते पण मला कधी विसरत नाही आणि आमचे शेजारचे वगैरे सगळे असे म्हणत होते. अरे तुझा फोटो आलाय पेपरात तुझा फोटो आलाय तर तेव्हा मला एवढ अभि म्हणजे एवढं छान वाटत होतं ना कि काय तर आपण केलय नाम नाव कमवलय पेपरात फोटो आला. आणि पैसे दिलते मला युनिव्हर्सिटीला बोलून त्यांनी सत्कार करून ट्रॉफी आणि पैसे दिलते. पैशाची रिक रक्कम कमी होती पण ज्यो आनंद होता ना तो खूप मोठा होता माझ्या मनात कि मी काय तर केलंय आणि माझं नाव आलंय.
नक्कीच नक्कीच कोणी आपलं कौतुक केलं तर ती गोष्ट आपल्यासाठी प्रेरणादायी असते. आणि एक वेगळाच अभिमान असतो आपल्याला कारण की अ ते आपण आपली तेवढी त्याच्यात मेहनत असते आपले कष्ट अस तात आणि ती गोष्ट सगळ्यांनाच भेटत नाही. कारण की तुम ती ते अभ्यास करणं पण सगळ्यांच्या ह्याची ती गोष्ट नसते. प्रत्येकाचं डोकं वेगळं असतं प्रत्येकाची विचार करण्याची क्षमता वेगळी असते. त्यामुळे मलाही त्यावेळी दहावीला म्हणजे चांगले कारण की माझे ज्यावेळी दहावी. त्यावेळेस असे फॉर्म वगैरे असे. शाळेत जाऊन कॉलेजमध्ये जाऊन भरायला लागायचे मग तुमची लिस्ट लागायची. मग नाव आलं तर ऍडमिशन मग तेव्हा. म्हे मला खूप असं होतं क मला सायन्स ला ऍडमिशन घ्यायचंय तर मला काही कर. माझे मार् सेव्ही म्हणजे पंर टक्क्याच्या वच पाहिजेत हा. आणि मी तेवढा अभ्यास पण केला होता तर मला.
हो माझं हो मी पण असे. कॉलेजेस बघितली होते आणि मला पण असं फर्स्ट लिस्टमध्येध्येच नाव पाहिजे होतं. आणि माझा आला मी कॉमर्समध्येध्ये घेतलेलं तर माझं लिस्टमध्ये नाव आलत. तर मला खूप आनंद झालत तेव्हा.
नक्कीच अजून काय सांगाल.
अजून ते मी जे आई झाते तोच मला ते अजून आ ते दिवस का नात माझं फक्त वर्षाची आहे मुलगी. तर मला ते अजून ते आठवत आहे दिवस की आधी कसं आपण आपलं स्वतःचा विचार करतोय. आणि बाळ झाल्यावर कस आपण. आप आपल्याला आधी न ठेवता सगळं बाळाचाच केवढा विचार करतोय.
अगदी अगदी आणि त्याच्याकडे म्हणजे बोलतात ना सगळं आपण विसरून जातो त्या दिवशी. आपलं दुःख आपल्याला त्रास होतोय म्हणजे कुठल्याच गोष्टीकडे आणि तेच अगोदर. आपला थोड जरी लागलं तरी वापरे आपण. त्याच हे करतो कांगाव आपण त्यावेळी आपण सगळं विसरून जातो. त्यातली मोठी जखम विसरून जातो कारण की ते खूप सुखदाय्य असत.
म्हणजे त्या दिवशी मला कशी नवीन ओळख मिळाली असं वाटत. की मी एक आई झाली आणि एक नवीन ओळख मिळाली. आणि कस केलं काय केलं आणि मला एवढी भीती होती. ते म्हणजे ऑपरेशनच्या अगोदर एवढं मी रडत होते. आणि कसं काय केलं सगळं काय झालं नंतर त्या बाळाला बघून. सगळं ते विसरलं आणि फक्त माझा जीव तिच्यातच गुंतला खूप.
अगदी अगदी. ठीक आहे तर चालतय आपण बऱ्यापैकी बोललो आहोत. ठीक आहे चल मग छान वाटलं तुझ्याशी बोल. धन्यवाद!